ताई
काय बोला
बोला कश
हा हा मी बरी आहे तुम्ही कशा आहे? हम्म झालं जेवण वगैरे
जेवण झालं तुमचं झालं का जेवण
हो झालं बघा. अजून काय म्हणता बोला
काय नाही काय चाललंय तुमचं कसं आहे वातावरण पाऊस आहे का?
पाऊसाचं वातावरण झालं होतं बघा पण अ पाऊस पडला नाही आणि ऊन पडलंय. आज सकाळपासून अ गरम पण खूप होतय आणि पाऊस पडेल असं वाटतंय पण पाऊस पडतच नाहीये आणि ऊनच पडलंय.
हो ना हो ना पावसाची गरज आहे ओ आता पण आता काय करावा. दोन दिवस पाऊस झाला का तुमच्याकडं?
नाही व आमच्याकडे खूप कमी झालं परवा झ आलत पाऊस पण बरंच कमी आलं म्हणजे पंधरा मिनिटच पडलं असेल.
आमच्या इकडे चांगला झाला की मंग गाराचा पाऊस झाला इकड.
हो हो हो ना पाऊसाचा खरंच सगळ्यांना गरज ये शेतकऱ्यांना गरज ये पावसाचा
हो
पाऊस नाही तर मग सर्व भाज्या ते पण महाग होतय ना आता सर्व महाग मिळतय म्हणजे टोमॅटो
दूध वगैरे पण सगळं महाग झाले तसं अ शेतात जर पिकेल तर जनावर वगैरे खातील तर दूध येईल ना.
हो ना हा.
ते जर पिकलं नाही तर काय करावं कसं व्हायचं आता.
हो ना अजून कायं मगं?
हा बोला ना.
हा काय नाही बघा आपण जरा आज आजकाल मोबाईल मोबाईल आणि हे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कसं मु मुलं आजकालचे जास्त मोबाईल आणि टीव्हीच्या म्हणजे मागे लागलेय तरं त्यामुळे त्यांना कसं बरेचं दुष्परिणाम पण आपल्याला त्याचे दिसू लागले. तर त्याबद्दल आपण थोडं बोलू आज तर मूल ज जसं खूप जवळून त्या मोबाईल बघतात किंवा टीव्हीच्या पण स्क्रीनच्या एकदम समोर बसत तर त्यांना कस डोळ्याला त्रास होत डोळ्यातून पाणी येणं वगैरे तर हे लवकर खूप हो खूप कमी वयात तेच ना खूप कमी वयात मुलांना चष्मा लागतं त्यामुळे अ त्यांनी म्हणजे कस आपणच त्यांना थोडस लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. मोबाईल पण आपण त्यांना जास्त वेळ देऊ नये.
हा हा
आणि आजकाल कसं झालंय मुलांचा अभ्यास वगैरे पण मोबाईलवरच येतो. त्यामुळे मग आपल्याला पण नाईलाजाने का होईना त्यांना थोड्या वेळ
द्यावा लागतो हो ना ते ऑनलाईन, ऑनलाईन अभ्यास येतो.
हो ना.
पण पालकांनी काय केले पाहिजे माहिती का मुलांना अभ्यास वगैरे येऊ द्याऊ थोड अभ्यास जे पहिले जमान्यामध्ये खेळ खेळत होतो आपण जसं कबड्डी झालं नाही का खो- खो खो-खो झालं ते आंधळी कोशिमबीर झालं हे सगळं असं खेळ ये ना आणि सुद्धा त्यांच्यासोबत थोडचं नाही का
खेळलं पाहिजे हा आणि तेच ना आपण म्हणजे आपण मुलां मुलांकरता थोडं वेळ काढलं पाहिजे ना. आजकाल कसं पालकच मुलांच्या समोर बसून जर मोबाईल बघितले तर मग मुलं पण तेच करणार आपलं बघून.
हो ना.
नाही तर आजकाल तेच झालंय सर्वकडे तेच आहे मग जे ते आई वडील पण मोबाईल मध्ये मध्ये बिझी असतात आणि मूल पण मोबाईल, टीव्ही मध्ये बिझी असतात चल कुणालाच एकमेकांसोबत घरात बोलायला वेळ नाहीेये, हो जे ते ज्याच्या त्याच्या कामामध्ये ज एवढं गुंतून गेलाय ना की आपण मुलांसोबत असं बसून खेळू पणं शकतं नाही किंवा बोलू पणं शकत नाही.
अहो लहान मोठे तसेच झालेत पहिले बघा. मोबाईल नव्हता त्यावेेळेस सगळे काही बसायचे, खेळायचे. घरामध्ये एकतरी आजी असायची आजी कशा सगळ्या गोष्टी सांगायच्या. नाही का पहिले रामायणाच्या कथा वगैरे हो. ते सगळ्या कथा वगैरे सांगायच्या तर नाही का ऐकायला एवढं भारी वाटायचं. नाही का सगळेजण बसायचे एकदम हे करून अरे गोष्ट सांगायची गोष्ट खास सांगायची. पट -पट पट-पट काम आवरायचं. हा स्वयंपाकाचं आणि चला आजी गोष्ट सांगणारं. सगळ्यांनी कस एकदम गोल राऊंड करून सगळे बसणार. हा आणि मग त्यांच्या त्या गोष्टी मग होकार द्यायचं बरं आजी पहिले सांगून ठेवणार होकर द्यायचं बरं गोष्टीला मी सांगते पण.
हो.
होकर द्यायचा आपण ते म्हणले का? हा.
तेच ना आधीचं वातावरणच वेगळं होतं बघा.
ह ह ह. आणि शाळेमध्ये शाळेमध्ये खेळ व गरे घरी पण घ्यायचे, घरी पण खेळा असायचे नाही का?
हो ना, आणि हे कस खेळाचं पण तेच ना म्हणजे मुल लांना फक्त घरामध्ये घरातलं आणि बाहेरच वातावरण पण त्यांना माहिती झालं पा हिजे आणि टीव्ही आणि मोबाईलमुळ कसं होतं की, मुलं घराच्या बाहेरच जास्त पडत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना अस मैदानी खेळ वगैरे बाहेर च अस जास्त माहिती होत नाही. मग आपण रोज संध्याकाळी त्यांना म्हणजे थोडा वेळ तरी शाळेवरून आल्यावर एखादं असं मोकळं ग्राउंड वगैरे मैदान असेल. तिथं त्यांना आपण खेळायला घेऊन गेलो पाहिजे.
हो. पालकच कमी पडायला लागलेत आता मुलांच्यासाठी वेळ द्यायला.
हो ना बरोबरे हो तेच होतय हं.
जागरूक झाले पाहिजे का बाबा आपण काय केलंय आता काय झालंय आणि काय होतेय? त्याच्यावर थोडंस दुर्लक्ष न करता त्यांनी नाही का थोडसं लक्ष दिलं पाहिजे.
हो ना बरोबरे. हो ना.
टी. व्ही झालं मोबाईल झालं आणि पहिलं कस असायचं एका गावामध्ये एकच एकच टी. व्ही असायचा.
हो आणि सर्व गा गल्लीतले एका गल्लीत तल्या वगैरे एका ठिकाणी जमा होणार, मग पूर्वी नाही का ते दूरदर्शन चॅनेल वर रामायण, महाभारत वगैरे लागायचं ना तेव्हा मग बऱ्याच घर घरांमध्ये टी व्ही नसायचा. मग गल्लीतले सर्व जण एकाच घरात येऊन टी व्ही व गैरे बघायचे. किती भारी वाटायचं? ! हो ना, छान वाटायचं ते. हो हो. आणि पूर्वी मोबाईल हे नसायचं म्हणजे मोबाईल पण आता आता प्रत्येक लहान लहान लहान मुलाच्या हातामध्ये पण आता मोबाईल आपल्याला दिसतो, बघायला मिळ तो पूर्वी तस नसायचं. म आता बऱ्याच ठिकाणी आपण तर ते लँडलाइन फोन बघितलंय, आणि आणि ते लोकल डबा माहिती असेल तुम्हाला एक रुपया कॉइन घालून अ हा तो ते फोन असायचं पण आता ते कुठेच आपल्याला दिसणार नाही आता. आता प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल आपल्याला दिसते.
हा हा हा.
जस मोबाईलच म्हणजे वाईट परिणाम आहे तसं त्याच आपल्या वर पण आहे की, कोणत्या प्रकारे. उपयोग करू शकतो हा आपण जर वाईट पण आहे दोन्ही पण आहे मग आपण त्यातून चांगले अं‌ म्हणजे गोष्टी घेऊ शकतो ते आपल्या हातात त पण आहे ना.
हो हो आणि मुलं कसं गेम मध् ते एवढं हे झाल्यात काय काय मुलं पाहिलं तुम्ही कसे झाल्यात
हो बरंच बघितलंय मी पण व्हिडिओ मुलं अ मुलास त मोबाईल करता एवढं वेडे वेड लागलय ना त्यांना की त्यांना जेवायचं
आता मागे आलो त पाहा आईने मोबाईल दिल नाइ म्हणून मुलाने आईला मारून टाकलं कसं असं काही पण म्हणजे विचित्र व्हायला लाग
हो आणि परवाचं बघितल्या बघा न्यूज मध्ये पण मोबाइल दिलं नाही म्हणून मुलाने आत्महत्या पण केली. हो ते पण बघितलंय म्हणजे मो मोबाईल पण असं त्यांना जीवापेक्षा जास्त मोबाईल वाटत आजकाल
हम् हम् हम्म. नाइ तेची गरज पण हाय हो कारण दुनिया कुठची कुठे चालल्यात नाइ पण कसं सगळ्यांनी तेचा वापर व्यवस्थित केला
हा वापर पण व्यवस्थित केला पाहिजे आणि आपण मुलांना द्यायच्या वेळेस त्यांना कसंय एक टाइम ठरवून दिलं पाहिजे म्हणजे मी पण तसचं करते, आता माझ्या मुलांना थोड टाईम मध्येच देते. हे दहा मिनिट आहे तुम्ही या दहा मिनिट मध्ये बघायचं आणि म्हणलं मोबाईल बंद करायचा. मग ते नाइ तर मग दोन मिनिटं पाच मिनिटं करत करत लवकर देतचं नाइ मग ते मोबाईल त्यामुळे आपण थोडं त्यांना मर्यादा ठेवली पाहिजे, की तुम्ही एवढाचं वेळ मोबाईल बघाय
आए
बोला ना अजून काय बोल